हॅलो हां बोला
आवाज येतयं
हो येतोय
हा काय चाललंय?
काय चाललंय आवरायचं कार्यक्रम होता एक तिकडे गेलेलो
हा हा
तुमचं काय चाललंय? लग्नाचा कार्यक्रम होता. हूं तुमचं काय चाललंय?
आहे कि भाजी नीट करायच चाललंय.
कशाची भाजी बनवताय
मेथीची
ह हा घरी असते का तुमच्या
नाही बाजारातून घरीपण करतोय यावेळी माळवं अजून लावलं नाहीत रानात काय?
हा हा महाग असेल नाही का?
होय तीस रुपयेला एक पेंडी आणल्या.
अरे बाप
मग पन्नास ला दोन अश्या आणल्या.
हूं हू चहा वगैरे झालं की नाही?
हं हं चहा नाही पीत जरा बाहेर गेलतो नाश्ता वगैरे झालायं.
हा हा, म काय? चहा नाही घेत बाकीच्याच झालायं.
हा हा.
कशी करता मेथीची भाजी?
अ मेथीची भाजी काय धुऊन घ्यायची जरा आता ही दोन दिवस फ्रीजला ठेवल्यामुळं जरा सुकल्या गत झाल्या.
हा.
आण‌ धुवून घ्यायची, लसूण जरा जास्त सोलून. लसणाची फोडणी टाकून जिरं, लसूण. नंतर भाजी तेलात परतायची थोडा वेळ. नंतर मीठ मीठ घालायचं मग तेजच पाणी सुटतंय त्यातच शिजत्या जरा जास्त जरास हे असलं हं काय म्हणत्यात त्याला
निबर जास्त निबर असेल तर
हा थोडं पाणी घालायचं मग आणि वरून कुट घालायचं मग.
हा हा.
मग ते आणि असं हे पण करतोय मेथीची भाजी आणि मुगाची डाळ शिजवतोय. आणि तेज फोडणी देतोय लसण म्हणजे आपण
हा, पातळ भाजी बनवता काय?
हा पातळ भाजी, तीकट, हा गरगटा फक्त तिकट घालत नाही. असं सेम वरना गतच फक्त डाळ शिजवताना त्यात मेथीची भाजी टाकून.
छान लागतंय का ते?
हा छान लागत्या.
बघतो करून मी एकदा.
हा करून बघा की. थोडचं करून बघा आधी कसं होतय.
हो प्रत्येकाला चव वेगवेेगळी लागतो ना.
ते हा, आपल्यापेक्षा हे कर्नाटकातं असं जास्त खात्यात.
होय काय? नक्की मी बघते, ट्राय करते.
हा हा. स्वयंपाक वगैरे झाला?
नाही आता बनवणार आहे, त्याचीच त सुरु आहे भात लावलाय आता कुकर ला.
हा हा.
काय बनवायचे तो विषेतलाय.
हा हा भाजी, तो प्रश्न सगळ्यांचाच आहे काय बनवायचं.
सकाळी काय बनवायची? संध्याकाळी काय बनवायची? सुकी भाजी. त्या भाजी काय बनवायची?
होय दोन-दोन लागते.
हो, दोन-दोन भाज्या लागतात.
वागतात. मग संध्याकाळी चपाती का भाकरी बनवता?
संध्याकाळी भाकरीच बनवतो.
हा हा.
सकाळी चपाती असतात ना.
हा हा.
मुल शाळेला वगैरे जातात त्यांच्या डब्याला
हा हा
नसतात मी बनवतो
आणि हल्लीची मुल अस भाकरी तिन खात नाहीत नय
नाही खात व्हय चपाती लागते त्यांना
हम्म चपाती नसेल तर मग भात
बर हा ऑप्शन आहे तो
हा
ते पियानो कुठून आणल होत
गावातून आणल होत आमच्या
तेज जरा फोटो
निसत
पाठवा नंतरन तो मागालागलाय बडेला आता मग हित मगाशी तिथं गेलतो मॉल मध्ये नव्हत दोन मॉल फिरून आलो तिथं मिळाल नाही.
कधी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जिथ मिळतात किंवा लहान मुलांची खेळणी जिथ मिळतात तिथ बघायच नाही का
हा ते लहान मुलांच्या ह्याच्यातच गेल तो नाही मिळाल तिथ मग ऑनलाईन मागवल तर कस येतय चांगल येतय
नाही ऑनलाईन मागवूच नका कारण ऑनलाईनच काही
एखाद प्रोडक्ट चांगले येते ना ह होतय आणि प्रत्यक्षात घ्यायला गेलो की वस्तू कशी आहे काय आपण हाताळून बघू शकतो.
हो आणि वॉरंटी पण आपल्याला मिळू शकते ना त्या एखाद्या गोष्टीत
हो हो
ते मुलं कस आहे लगेच खराब पण करतात
करतात हा
त्यामुळ
त्याच बाबा नकोच म्हणायल्यात खरं त्यांची हाऊस कधी व्हायची.
हो त्याला वाजवायची हौस असेल तर नक्की घ्या तुम्ही. आमच्या मुलाला माझं
त्यान गोलूच बघितल्यावर चालू केलाय
होय
हम्म वाजवायला मग एक ताट आणि एक चमचा घेतय की
अरे बापरे
मी वाजवतो तू नाच म्हणतोय
होय का
हा
आता पण छान वाजवतो डिंमडी वाजवतो.
हा
वाजवतो ताट वाटी वाजवतो
हा
आता ताट वाटी बंद केलाय त्यान वाजवायची पण सूर पण छान वाजवतो.
अ ते पियानो वाजवतोय छान.
हो म्युझिकल क्लासला घालणार आहे मी त्याला हा, आणखीन थोडा. मोठा झाला की, मग घालणार आहे त्याची जरा गो''--'' ष्टीमध्ये त्याला आवड आहे ती गोष्ट आम्ही त्याच्याकडून करून घेणार आहे. आमची इच्छा पण मोठी आहे. आमची इच्छा आहे की तो डॉक्टर व्हावं.
हा,
त्याला ज्याच्या ज्या गोष्टीत रस आहे. त्या गोष्टीत त्याला आम्ही करिअर करू देणार आहे.
होय होय आपल्या इच्छा त्यांच्यावर लादायच्या नाहीत. हम्म,
तेवढा आहे.
मग त्यांच सगळं म्हणजे मन मारून शिकल्यागत होतंय ना. त्यांना हे व्हायचं होत हे झालो.
परत आणि म्हणायला बरीये आम्ही तुमच्यासाठी असं झालो.
झालो हा,
अ ''हं''
पाऊस मुलगा लागलाय. टीव्ही सायकल एक आहे. खेळतोय आतल्या आत. चालू असतंय सारखं हा, सुरू आहे तिकडं.
हो, अन बारीक आहे.
हा हा,
तिकडं मोठा आहे का?
मोठा आहे सारखचं दिवसभर चालू आहे. आज एक पाच मिनिट थांबतोय आणि येत ''--'' तोय.
पावसाचं वातावरण आता आणि सुरू झालंय मध्ये पूर्ण ऊन पडत होत आठ दिवस. आता परत सुरू झाला पाऊस.
पाऊस पाहिजेचं खरं अस. फक्त एकदम पडून उघडाय पाहिजे असं स हम्म,
मुलांना खेळायला कस अवघड पडतंय ना.
होय आणि घरात कोंडती असली की, मग चिडचिडपणा करत्यात.
होय चिडचिड करत्यात. आणखी काय विशेष.
काही नाही.
हा, त्याला आवड आहे. का वाजवायची तुमच्या मुलाला बड्डे कधी असतोय तुम ''--''
बड्डे आता आहे की अठ्ठावीस ला.
हम्म हम्म हम्म,
वाजवायची म्हणजे नाही तो तिथं बघितल्यापासून बड्डेला तो मोबाईलमध्ये. दोघा तिघांच्या मोबाईल मध्ये घेऊन ठेवलेय पियानो मागायला की, तेच देतोय.
हा हा,
खर असं कुठ तर बाहेरचा कवट्याला चाललो मला पिनो पाहिजे असं म्हणतय. पियानो आणायचं. पियाण पाहिजे तरी पण आज बघून आलो खरं नाही कुठे भेटलं.
आ ह, येतय हजार रुपये पर्यंत भेटून जाते ते.
हाती फ काय आहे तुम्ही आणलाय त्याची
तो हजार रुपयचा आहे.
हजार
साडे अकराशेचा काहीतरी आहे तो हजार रुपयाला बसलेला आहे.
हा हा
पण आमच्या मुलान माईक लगेच खराब केला त्याचा.
केला होय मग तो तर कळताय हा तर त्याच्यापेक्षा अजून लहान आहे.
हो त्या सेल पण खराब सेल पण आहे त्याचे आणि चार्जिंग पण होत त्याचा.
होत व्हय.
अ
हा हा
हो जरा आपणच थोडा वेळ. एकता असेल तर त्याला द्यायचं जास्त मुलं असल तर मग ते कसं चिडचिड करतात ना
ह
मला दे तुला ओडाओडी सुरू करतात.
नाही इथं एकटाच हाय तो.
हाता मग मग काय अडचण येत नाही फत्त असल्या
हम्म खर आता व्यवस्थित घेत आणलं तरी राखायला पाहिजे ना
हो राखलं पाहिजे मग छोटं पण मिळत. ते दीडशे शंभर दीडशे रुपयांच तोपर्यंत ते आणून दाखवा त्यांना
मिळते का?
हो इकडून कोण बरडे लिला आहे का
हा भैयाचे न येतील. भैया आई तेणी येतील की.
हम जा तुम्ही लगेच कॉल बॅक करणार आहात का?
हा हा करतो.
ओके.
हा.
हॅलो!
हा बोला की.
वेळ आहे ना तुम्हाला?
होय होय.
हा.
हां करतो आणि.
हो हो.